हॅलो
हॅलो हा येतोय आवाज
ते तई
हा मी ना कामाला येलय कंपनी मध
आग
हा
सून जायला लागली
मी आता भरर देऊ झालं ते मग आता आता मध्ये गॅप घेतला घराचं काम चालू होतं ना मग त्याच्यामु गॅप घेतला होता मग डबल जायला लागले
हा ना तुम्ही कती कोणत्या गाडीन जात हो ती
हा गाडी राहते ना ठरवेल गाडी मग हा नऊ दहा जणी आहेत आम्ही एका गाडी
आ ना
सकाळी साडेआठ साडेआठ ते सहा वाजेपर्यंत राहते काम
हा ना मग सकाळी सगळं आवरून जात असेल ना?
हा सकाळचे स्वयंपाक आवरून जाते, मग बाकीचं काम पोर हाय ना ती आवरती बाकीचं काम.
अ कामाला कुठं बोंदेश्वरलाच का?
अ नाही अ गोंदा गोदा नाही का
हा, हा, हा.
हा गोंद्याच्या जवळ कंपनी हाय. बॅक झून म्हणून हा तिला ती बॅगी बनवत्यात ना
बॅगी बनवतात का? मग सगळ्या महिला तुम्ही एकच काम करायला राहत्यात का?
हा नाही म्हणजे सगळ्या कोण चेन लावीत हाय कोणची चिगट टेप लावीत आहे, तर कोण असं मशनी व काम करीत आहे ना. मशी
म्हणजे जच्या त्याच्या, जच्या त्याच्या शिक्षणानुसार पोस्टिंग दियला असल नाही का?
हा ज्याला म्हणजे शिक्षणाचं तिडं काय नाही, पण ज्याला जे काम जमतंय ते असं
हा का?
हा कोणाला मशीन येते, कोणी मशीन शिकतय, कोणाला मग मशीन आली का मग बसवीते मशीनीवर ना. हम्म.
वेगवेगळे काम दे
हा प्रतेकाला वेगवेगळं काम राहत एकच नाही.
आणि मग महिन्याचा पगार किती पडतंय तुम्हाला?
महिन्याचा नऊ दहा हजार रुपये होतोय मग.
हा ना. मग, गाडी भाड किती जातोय?
गाडी भाडा सातशे रुपये घ्येत्यात जवळ ये ना इडून. हा मसाज शे रुपये भाडं घेतात. कायली कमी पडतोय जेवा मसणी होई ना तेनली हो हुतोय नऊ, दहा हजार मग. काहींच हेल्प हेल्पर काम करीत्या मग तेन होतय सात, आठ हजार रुपये. हम्म ज्याची त्याच्या कामानुसार पगार होतोय.
हा ना, मग काय घरी बसून नाही तर तिकडे काय काम आहे तेवढे नाही का
हा घरी बसून काही काम नाही. आवणी सोमनी झाली का काम राहत नाही ना.
हा. हा आमच्या गावातून नाही जात एक गाडी. आमच्या गावात म्हणजे पिकअप वाटतं ना भरपूर बाया जातेती, वाारसाळी गावातून जातेती. आम्ही कचरवाडीला राहोय ना, मग तिकडनं नाही एवढे रा येते बाया नाही का. एक दोघी जणी जात्यात फक्त.
हम्म, हम्म. भरपूर लांब लांबून बाया जाते. वा साळी, डबल इंदोर, खडकेत भरपूर आता जास्त
बाया म्हणत्यात आता उन्हातान्हातही काम करण्यापेक्षा नाही का अ सावलीला मस् त माणूसही चांगला व्यवस्थित राहतंय. ऊन्हातान्हामध्ये कामही नाही आणि पैसे आपल्या जिल्ह्यात तिथं त्याच्यामुळे मग काय काय बायाला कंपनी सोपी वाटते नाही.
हा, हा. मग आपल्या हक्काचे पैसे होतेत ना.
हा, कोणी आपल्याली म्हणाय नाही बोलाय नाही. आ पले आपले असं. आता भरपूर महिला बाहेर कमावत्या झाल्या नाही का. पहिल सारखा नाही राहिला कोणी.
हा ते जे
पहिले म्हणजे बायलाच चूल आणि मूल सोडून दुसरं काही येत करायलाच लागत नव्हतं नाही का. बाहेरचे म्हणजे घरचे काही करूनच देत नव्हते.
हं ह.
पण आता प्रत्येक महिला सक्षम झाली.
हा मग, ज्याच्या त्याच्या हिमतीवर काम मिळतात.
हा. मी असेच जरा बायपला जोडेले.
हा.
मग बायप मध्येच काम करते. त्याच्यामुळे मग आम्ही नाहअ म्हणजे आमच्याकडनं असं माहेरला जात नाही कंपनीमध्ये नाही का.
हा.
ह.
तसं आमच्या इकड काही काम नाही. राहत ना दुसरं त्याच्यामुळ कंपनी शिवाया पर्याय नाही ना शेत ती एवढी नाही परत्येकाला असं थोडी थोडी शेरी म्हणजे मग जाते.
हा ना शेत. ज्याला शेती नाही मग त्या जातातच घरी बसून काय मग त्याच्यातरी इन्कम नाही ते काही.
हा.
मग दुपारचं जेवण झालं का नाही?
हा दुपारचं जेवण झालं.
हा हा सकाळशी नाश सकाळशी नाश्ता करून जात असतील ना?
हा सकाळ नाश्ता करून जातोय.
हा मग कंपनीत जेवण्याचा टायमिंग कितीच आहे.
जेवणाचा टायमिंग जेवणाचा टायमिंग साडे आहे.
एक दिडचा.
नाही नाही साडे बारा.
साडे बाराचे.
हा. मग सकाळीच जायला लागतय ना लवकर मग साडेबाराला सुटते जेवायला. मग जेवायला मग काही अर्ध्याच तासाची सुट्टी राहते ना.
मग जेवायला खाली कॅन्टीन ला जातत का सगळ्या बाया एक ठिकाणी.
हा कॅन्टीन मदिच.
अ न सर्व एक ठिकाणी जात असेल अशा टेबलवर.
हा मग सकाळशी कोणी कोणी नाष्टा करीत आहे ना. तिड नाष्टा भेटतोय ना. पण मग नाष्टा भेटतोय पण मग कंपनीतर्फे नाही भेटत आप पण स्वतः पैसे द्यायचे मग घ्यायचा.
आप आपला खर्च करून घ्यायचा बा.
हा वीस रुपयाला को दहा रुपयाला वीस रुपयाला राहतेय.
हा जसा घेतला तसा.
हा.
जो ना जो नाष्टा घेतला तसा पैशा असतीलर पडत.
हा हा, हा. हर मग सुट्टी झाली का सहा वाजता म. हा मग डायरेक्ट संध्याकाळीच ते पण घाई घाई
तर काही चहा पाणी नाही येत का?
चहा पाणी भेटतोय ना तीन वाजता चहा भेटतोय. हम्म.
हा का. मग नुसता चहाच भेटतो का, चहा बिस्कीट. हा ना
त्या गणेशच चहा पण.
आणि मग चहाचे काही पैसे का कापतात का कंपनीतर्फे.
नाही नाही चहा हे कंपनीतर्फेच भेटतोय.
हा ना आणि मग महिलांचा पी एफ कट होतोय का पी एफ. भेटतोय का काही आपल्याला. पगारातून काही पीएफ कट होतोय. हा ना ब किती कट होतोय असं काय. आपल्या मनात हा ना रेंज जाती येती.
हा ना रेंज येते जाते. अ आवाज नाहीना येत गुत हा येतो पण गुतत गुतत यायला लागला होता.
अम्म ते शेवग्याच झाड नाही
हा
शेवग्याची झाड नाही लावली.
नाही ना आमच्याकड नाही लावले. मी गेल्या वर्षी बी वाढवलं होत शेवग्याच्या झाडाच. असं झाडामध्ये याच्यामध्ये नाही का, पिशवी मध्ये माती भरून. तेच लावले होते ना यंदा. मी घरी नाही. सारखी बाहेर आहे. मग त्याच्यामुळे कुठं यंदा मी कोणत झाडे वाढवलं नाही. आणि काही घेवडे लावले नाही. काहीच
ते शेवग्याची काय काडी आणली कुडून तरी लावली तरी होते ना.
अगं त्या काड्या लयी वेळस लावायचं झालं आमच्याकड तर. तेच नाही का.
हम्म आमच्या त्या लगेच स्वाजा मी दोन तीन जे लावले ना. आता भरपूर मोठाले झाले.
आता गेल्या वर्षी आम्ही बांध म्हणजे असं वडताड केली होती ना मग चांगले नवे बांध होते. तेव्हाही लावले होते. तेव्हा नाही झाले‌ त्याच्या आदल्या वर्षी बी बांध वढले होते तेव्हाही लावले होते. चांगले मोठे मोठे कोम फुटत्याती. आणि आपोआप मरून जात्याती.
हा ना मग कसं काय काय माहित.
काय माहिती आता जगुन कोम फुटुन परत मरून जातात. मंग त्याला आपला इलाज नाही. त्याला काय होतय काय माहित नाही का. ते झाड लावले होते तर दोन झाड झाले माझे गेल्या वर्षीचे. मग आता आता मी हे ना कोणत्याही झाडाच बी भेटल का, ते पहिले झा याच्यात वाढवीते पिशवी मधी.
हा
आणि मगच ते झाड असे बांधाला नेऊन लाविते नाही का.
हा
मला असंच बेलीच्या झाडाची लई हाऊस होती नाही का. मग मी हे ना माझी आत्या आहे ना, तीच्याकड बी भेटल होत मला.
हा
मग तिच्याकडनं बी आणल. आणि ते झाड वाढलंय पिशवीमध्ये. पण म्हटल पाऊस कमी झाला का
हा
मग ते झाड लावेल पिशवी मध्ये.
हा मी पण ते ये मीर मिरचीच रोप लावल होत. ते सडून गेल. मग आता काय केल टोकरी घेत घेतली. तिच्यामध्ये राख टाकली. शेणखत टाकल थोडस.
हा ना टोकरीत टाकलय.
हा मग टोकरी मध्येच टाकल मला अ दुसऱ्या ताईन आयडिया दिली होती ती.
हा ना
मग आता मग ते ना जास्त पाणी पडलं का सडून जाते ना.
हा टोकळीमध्ये माणूस कसं घरात उचलून ठेवते अग मी एकदा तसंच केलं होतं.
हम्म आधीच तशी आयड्या मला असतीच मग ते रोप मोठाला झाला असतं ना आता. टाइमच लागेल ना त्याला वाढायला.
हा टोकरीमध्ये आहे ना पण लय भारी पहिलेच टोकरी टाकला ना पाण्या दिवसापासून आपण सुरक्षा करता येते. आन अ ब खत ह्या रोप एवढं भारी होतय ना माझे बि लयी भारी झालतं गेल्या प प्रकारडल्यावर तिथं रोप.
ून पाच जण तच लाव आहे
हा मी बी आ. आताच बघितलं होतं एक जणाच्या इथ मग मी तसंच करून पाहिलं पण लयी मस्त होतय टोकरीमध्ये रोप.
हा ह वांगे लावलं लावळ ला पावस म्हणजेां झाड
वांग्याला लई
त्याला कणी तसं फावरणी नाही त्याला जास्त झाड आल्यावर कसं फवरता येईल ना म्हणजे थोडे झाड असले फवरता येत ना
अगं नाही पण फावतले वि ना तरी या टाइमला धुकं जास्त राहतं ना
ह
त्यामुळे किडा वेडा राहतेच वांग्याला
हा ते हम् त्याच्यामु ते नाही लावलं
त्या साईडला लयी धुक राहत आमच्याकडे
हा डोंगरांना राहतयच आणि पाऊस जास्त राहत डंगरांना
हा ना मग डब्याला काय भाजी नेली होती
डब्याला ती शेंगाची भाजी नेली ती वाल पापडीच्या शेंगा नेलता
हा
त्याच नेल्याव त्या भाजीवाला येतोय गाडी अशी गाडी येते ना भाजीवाली क
हा आमच्याकडे येते
हम्म म्हणजे मग जायला नाही लागत ना बाजारात आण
अ
तु काय भाजी केलती आज